न ह
हा काय चालूय
बस त काय करू ला
मी कायतरी आता जेवण करायचं म्हणतेय बघा
हा हाग आपण ना
होय झालंय मग असे आता भावाला जरा हे पाहिजे झाले ते अंडीच पाहिजे झाले हो पण आज सोमवार आहे ना मग आमच्यात चालत नाही करायला
ह हांज ख
हा म्हणजे मी आणि तो तो खातोय नॉनव्हेज सगळं
हा
अ तो नॉनव्हेज खातोय सगळं मग मी फक्त अंडी तेवढंच खाते ळी एक मिनट होतांग एक मिनिटांग खोर्ट बण खोर्ट बण अस आठ गेलो मला खोल दजच नाही असेल बघ तिथं पडलं असेल कुठ तरी अ शट गला असेल बघ तथच बाहेर पडलं असेल हॅलो
हां बोलते
हा मग तेच आता त्याला सांगाले बुधवारी करून देतो
ह
हो बाकीच मामी घरात बनवत नाही ना दुसरं काय तेवढंच बनवतंय अंडीचं
बाकी नॉनव्हेज सर्व बैर असते का
हा बाकीचं कसं भाऊ आणि पप्पा त्यां बाहेर खातात ते ते काय आम्ही नाही बनवत तुमच्यात खात नाही काय
आम नाही आम्ही पण नॉनव्हेज कोण खात नाही आमच कांडी पण खात नाहीत कोण
मग तुम्ही तुम्ही पण खातच नाही पहिल्यापासून
नाही मी आधीचत पण आता म आता इकडं असल्यावर काय होत नाही तिकड माहेर गेलं की कधी तर होतय खायचं पण इकडं कस ते स्वामी समर्थनचं करतात त्यामुळे इकडं कोण खात नाही शक्यत
हा हा
मरायं ते नसते ना स्वामीसमर पणच मग त्याला सगळं पाळायला लागत ते काय चालत नाही तु्ही दुसर पण खात होते आधी
हम्म हम्म
पण एकदा पारायणला आई बसलेल्या तेव्हापासून बंद केल्यात ते बंदच झालंय
हम्म हम्म मग तुमच्यात कसं करताय तुम्ही अंडी आमच्यात कस करतत सांगू आमच्यात कस करत सांगू काय हा अ म्हणजे आम्ही तरी कसं करत आम्ही काय सिम्पलतो ोडा एवढं काय असं हे करत नाही अ त्यात कसं करतोय आम्ही पहिला अंडे असते ते उकडून घेतोय न ड
ह हा
आणि मग त्याच्यावरच ते सालपाट वगैरे ते सगळं काढून टाकतो आणि त्या अंडी पूर्ण प्रॉपर शिजायला पाहिजे नाहीतर मग ते असं ते साल त्याच वरचां टळपायला असं व्यवस्थित निघत नाही माज प चांगले लागत नाही शिजल्यावर तुम्ही म्हणजे चालतय ना तुम्हाला सांगितलं तर
ां मी ख तिकडे गेल्याय तर मग मला काय प्रॉब्लेम
हा म्हणजेकणा कस तर र होतय ना ते सांगताना
हा
हा मग ते त्याच वरच असं ते टर्पल काढून घेतलं कनी मग त्यात एक एक जण त्या अंडीला असं जरा असं तेलात हळ टाकून असं नसत परतून घेतात किंवा एक जण घेत नाहीत आमच्यात एक एकदा घेतो एक एकदा घेत नाही सोड ते काय त्या एवढं काय मॅटर करत नाही फक्त त्याला मसाला अस सगळीकडून लागतोय त्यामुळे परून घ्याय असतय त्यार मला आ त्यात कस करतात एक -एक जणना ग्रेव्ही पण आवडते आणि - परून घ्याय असतय त्यार मग आमटी कसं बघा म्हणजे आता आमटी आमटी करायच्या ह्याला- पहिला असं तेल घ्यायचं तेलात आप - आप जे काही जिरं मोहरी टाकायचं आणि तुम्हाला दुसरं जर - खडे मसाले टाकायचे असतील तर टाकायचे नाही. शक्यतो नाही टाकलं तर चालत टाकायचंच नाही सोडा शक्यतो. मग त्यानंतर ना आमच्यात तरी कसं करतय जरा असं हे असते ना! कांदा तो जरा- आधी आम्ही तेलात भाजून घेतलेला असो थोडासा असा लालसर कलर येऊसपर्यंत जरा भाजून घेत. कापलेलला असतोय - मग त्याची बारीक पेस्ट केलेल्या असत्या मग ती आम्ही त्या तेलात टाकतो ती पूर्ण व्यवस्थित भाजून घेतो मग त्यानंतर त्याच्यात खोबरं आपलं पूर्ण बारीक केलेलं असतं ते टाकून भाजून घ्यायचं व्यवस्थित मग त्यानंतर न एक असं हे म त्यात आंधी ताट टाकायचे त्यात टाकून आपला जो काय तुमचा अंडीचा मसाला वगैरे ते नसते ना त्याच्यावर ते टाकून आणि चटणी टाकायची आणि पूर्ण त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि मग तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी घालून चवीनुसार मीठ टाकायचं. हे फक्त काय अंडीतला आमटी करण्यासाठी आणि जर आपल्याला ग्रेव्ही पाहिजे असेल! तर मग काय - अ हे कांदा कांदा जरा अस तेलात परतून घ्यायचा नाही तर तसाच बारीक - केला तरी पण चालतोय. मग आम्ही कच्चाच बारीक करतो. मग ते बारीक करून घ्यायच तसाच मग तसच टमॅटो बारीक करून घ्यायचं! आणि त्यात एक एक जण कसं करतात ओलं खोबरं सुद्धा घालतात बारीक करून! मग पहिला तेलात पूर्ण कांदा जो बारीक केलेला असतो तो आपण त्याची पेस्ट भाजून घ्यायची! आणि त्याच्या आधी ना हे घालायचं. आपल्याला लसूण आणि आल्याची पेस्ट असते ना ती पण भ टाकली तर चालत्या त्यात - आणि मग त्यानंतर न त्यात! तर टोमॅटोचं ते जे काय आपण पेस्ट करायला असते ते घालून भाजायचं! आणि मग तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी घालून चटणी मिते टाकायचं. आणि त्यात मग एक जण अंडी टाकून ते पण व्यवस्थित असं शिजवून घेतात. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तसं म्हणजे आम्ही कसं करतोय डायरेक्ट - फक्त आमटीत घालून आम्ही आमटीत शिजवतोय आणि ग्रेव्ही फक्त बाजूला सेपरेट करून ठेवतो.
हां -हां
आम्ही काही त्यात अंडी टाकत नाही. हा तेच की ते गग्रेव्हीत घाल- आपल्या लेकांना आवडते म्हणजे आमचे पप्पा ग्रेव्ही खात नाहीत ना!
हा- हा
मग त्यामुळ फक्त आम्ही आमटीतच घालूनच त्याला हे करतोय. नीट व्यवस्थित शिजवते ज्यात ग्रेव्ही त काय घालत नाही ते!
हा- हा
तुमच्यात कसं करताय असंच करताय का तुम्ही पण!
मी पण असेच करतय.
हां- हां मग तुम्ही अंड्याच आणि काय करताय दुसरं! हॅलो
हॅलो
हा अंड्याच आणि काय करतय म्हंटलं दुसरं,
आणि का ऑमलेट पण करता येते आम्ही, कस एक एकण म्हणजे डायरेक्ट अंडी फोडून त्याच्या, फक्त जरा असं चटणी मीठ घालून हे करतात ना. डायरेट तव्यावरर टाकून तशीच घेतात. आणि पण मला कशी आवड द्या नुसतं तसं खाण्यापेक्षा जराात. कांदा कोथिंबीर वगैरे असली की छान लागते.
हा म्हणजे तुम्ही कांदा वगैरे त्यांनी पण घालताय काय सगळं.
हा त्याच्यात अंडी फोडून घ्यायचं, मग त्याच्यात जरासं ते व्यवस्थित फेटून घ्यायच, म त्याच्यात जरा चटणी, मीठ, कांदा, कोथिंबीर घालायचं. च आणि तव्यावर तेल सोडून मग, पोळी उठवून घ्यायची.
हां -हां
चपाती बरोबर खाल्ली खाल्ला -
हा आणि एक एक जण पावा बरोबर पण खातात ते ब्रेड-
हा ब्रेड ऑमलेट असते ना मग ते तस आपण ज्या वेळेला, ते ऑमलेट तव्यावर ओतोय कनी, त्या त्याच्यावरच ब्रेड ठेवायचा. आणि मग उलट, दोन्ही बाजूननी मग, हे ब्रेड पण भाजून घेयच ना, त्याच्यासोबतच, त छान लागते मग,
हा हा. आता अंड्याच भरपूर काय पण करायल्यात, किती काय काय रेसिपी यायल्या.
होय होय. हम हम
एक एक जण ते राईस पण बनवतात, बिर्याणी टाईप मध्ये.
आपण राईस बनवल्यानंतर, त्याच्या मध्ये मध्ये ते, शिजवून ठेवायचे.
हा तेच की, खर ते पण खायला छान लागते. मी काय कधी घरात बनव नाही, खर माझ्या मैत्रिणीने करून आणलेली.
ह.
छान लागतय, ते पण खायला. ते नाही, ती पहिल्यांदा एक पहिल्यांदाच घेऊन आलती, ते पण आम्ही कॉलेज खाल्लो न्हवतो, कॉलेज मध्ये अस खायला कसतर वाटते ने आम्ही, ते रूम वर जाऊन खायलालो. परत ते अंडा पॅटीस पण असत, अ.
रुमवर गेलेलीस काय म्हटलं, तेवढं खायला.
मी, होय गेलते की.
ह ह.
म्हणजे ती तीघ आमच्यासाठीच फक्त, म्हणजे आमचा पाच जणीचा ग्रुप होता. त्यातले आम्ही तिघी खातो, दोघी खात नाही. म ते तिघांसाठी आणलेले नाही, मग ते खराब होत होत, जर नाही खाल्लं तर.
हा.
म्हणून मग खाल्लेल, म आमचे जे डबा होते ना व्हेज वाले, ते त्या दोघीसनी, देऊन आलतो आम्ही. तुम्ही खावा म्हणून, आम्ही ते खाऊन येतो.
अंड्याची भुर्जी पण करतात.
हा होय, ते पण करतात म्हणे.
ती पण, छान लागतेया.
होय, त तुम्ही कधी ट्राय केलता काय ते.
ट्राय केली नाही. पण, ते काय आपण, अ, कांदा वगैरे भाजून घ्यायच तेलात. जरास जिरे, को जिरे, मोहरी टाकून, कांदा परतून घ्यायचा.
हम्म.
आणि ते अंडी असताना, ती फोडून त्याच्यात घालायचं. आणि एकसारखं, आपण पिटलं करताना कसं, झुणका वगैरे करताना एकसारखं हलवतो, कणी. तस ते अंडी फुटू पर्यंत, त्याच्यात हलवायचं. हळद, मीठ, चटणी वगैरे टाकून. भाजून घ्यायचं, वरण कोथिंबीर जराशी घालायचं.
हा हा. काय काय भरपूर रेसिपी करायला येतात.
चालते ठेवते मी मग. हा. ह